हा काय करताय आवरलं का.
काय नाही आता चहा करायचा. आता हेनी उठत्यात आता चहा करायचा, पाणी तापवायला लागलोय.
हम्म, हम्म. आणि प्रीती कुठे गेली.
ती हाय कि आता कॉलेज मध्ये काय, काय. प्रीती हाय, आता आल्या कॉलेजमधन काय-काय चौकशी करून ऍडमिशनची तेन.
हा, हा, हा.
मग आता सगळं पाहिजे ती कागदं काय काय घेऊन आली. आता उद्या ऍडमिशनला जा म्हणजे रजिस्ट्रेशन कराय जाणार उद्या.
बर.
ते
पाऊस कसा आहे?
पाऊस आज जरा कमी हाय, कमी हाय आज जरा पाऊस तिकड? तिकडं पाऊस हाय का नाही? हॅलो.
आज इकडं दोन दिवस झालं उघडलेलं नाही आत्ता थांबलाय. खूप थांबला छांन आहे बघा.
अ रेंज नाही काय तुम्हाला.
आहे. वहिनी मला ना ती बिर्याणीची रेसिपी विचारायची होती. त्यासाठी फोन केलाता मी.
हा.
आता पाऊस पडालाय बाहेर मस्त पैकी. सांगा ना मला बिर्याणी साठी म्हणजे हा.
काय नाही आपल्याला कुठला पाहिजे ते तांदूळ तांदूळ घ्यायचाय. हा कुठला पाहिजे. ते तांदूळ आपल्याला घ्यायचा, आपल्या आवडीनें सुट्टा भात होईल असा मोकळा भाताचा.
हम्म, बर.
त्याला मग चिकन पण मऊ. पिस आणाय लावायची वेगळी देत्यात मऊ पिस बिर्याणी साठी म्हणून.
हा बोनलेस ओके हम्म.
आणि त्याला हळद मीठ दही, तिखट म्हणजे मिरची पावडर काश्मीरी बेडगी मिरची पावडर लावून ठेवायचं ते थोडा वेळ. जरा आलं लसूण पेस्ट घालायच त्यात चेचून लावून ठेवतान त्याला एक पाणी सुटते त्याला मीठ तेन असल्यामुळे दहीतेन
आणि त्याच्यात नंतर मग ते वापवून घ्यायचं पाणी न घालता वापरवन घ्यायचं ते
चिकन वाफवून घ्यायचं.
हा वाफवून घ्यायचं, आपल्या न पाणी घालताना तर पाणी होईल त्याचं सगळं न पाणी घालता. वापवलं भात मग आपल्याला लवंग, दालचिनी, तमालपत्री चक्रफूल, वेलदोड, मसाला वेलद हिरवं वेलदोडं हे घालून मस्त मसाले भात करून घ्यायचा फोडणी टाकून भिजत घालायचं अगोदर
पहिला म्हणजे तांदूळ धुऊन भिज
तांदूळ भिजत घालायचे नाहीत, भात भिजत घालाय तांदूळ भिजत घालायचे नाहीत. तांदूळ आपला हाय हा धुन घ्यायचं ते मसाला जर काढलाय की नाही खडा मसाला, लवंग, दालचिनी तेन ते भिजत घालाय भात करायच्या आधी बराच वेळ भिजत घालायचं.
अच्छा.
म्हणजे त्याचं पाणी उतरतय नाही सगळं लवंग, दालचिनी मसाला वेलदोड. जर अर्धवट सलल्यागत करायचा मसालं वेलदुडा मोठठा असतोय त्यो भिजत घालायचं आणि भिजत घातलं कि मग भात करायच्या वेळेला ते पाण्यातनं नितळून सगळं फोडणीत टाकायचं. ते लवंग डालचिन ते सगळं फोडणीत टाकायच तेलात आपल्याला पाहिजे. तेवढं तेल तूप असं घालून फूडणीत टाकायचं. आणि तांदूळ आपल्याला पाय पण जेवढं भाजतंय तेवढं भाजलं की, ते काढलेलं पाणी असते की नाही मसाल्याचं ते पण पाणी वा द्यायचं आणि भाताला तुम्ही ताजेवढं तांदूळ तेवढं डब्बल पाणी घेताय ते पाणी पण ओतायचं उकळून आणि भात मग होतोय सुट्टा बरोबर तेवढ्या पाण्यातच, त्याच्या प्रमाणात पाणी घेतलं की. जेवढं तांदूळ त्याचं डब्बल पाणी घ्यायचं. दोन वाट्या तांदूळ असलं की चार वाट्या पाणी
हम्म हम्म हम्म.
उकळून पाणी वतलं की मीठ आपल्याला अंदाजान आपल्या घालायचं. भात शिजवून घ्यायचा गार झाला की थर लावायचा त्याला तर शिजवून घ्यायच तोपर्यंत भात हुपर्यंत. थर लावायचं
हा.
थर लावलं की खाली भात घालायचा, त्याच्यावर चिकन, मग आपल्याला तळलेला कांदा पाहिजे असेल तर कुरकुरीत, तळलेला कांदा पण प्रत्येक थरावर तस लावायच मग.
हम्म.
तळलेला. एकदम कुरकुरीत. मी काय लावत नाही. पण तुम्हाला पाहिजे असल
नै मी करणार आहे तळलेल्या कांद्याचं, हं. आणि ते काजू, बदाम पण ते काय करतात ना ड्राय फ्रूटस पण
ते काजू बदाम नका घालू त्यात, म्हणजे ते काही एवढं नाही हे वाटत पण ते ह्या बिर्याणीला तेवढंच घाला मग, तसं करून.
बरबर हां कांदाच फक्त क्त ना? हम्म हम्म हम्म.
तशी केली की. आता परवा मी कांदा घातला नव्हता, पण पोराने आवडीनं खाल्ली.
सगळेजण आलते
आवडली आवडली त्यासनी.
गत तो तेगी बिर्याणी होती. मग तेच लागलेत ना आता, मामीने बिर्याणी केली तशी बिर्याणी कर. बरं म्हणायचं, आता करायचं आता मामी सारखं काही थोडा स्वयंपाक जमणार आहे
असं नसतंय. थोडी आपण पण आता आम्ही काय शिकलय सगळंच.
केल्यावरती येतय ना. आता पर्यंत त्याला कराला लागणार आहे कधी केली नाही म्हणा, पण आता करावी.
आणि वेळ जातोय, बाजार तेन असल्यामुळे वेळ जातोय.
तेच ना, हे आता नुसतंच बिर्याणी बनवायचे तर होईल म्हणा बाकीचा स्वयंपाक काय नाही.
अं मला तसं नाही मला बाकीच पण करायला लागते नाही. त्याला रस्सा करायला पाहिजे नुसतंच कसं खाणार?
हम्म बिर्याणी तेच की, हा.
त्याला, आमच्या स्वराज ला सांगायचं सोराय सांगते बरोबर. कशी खायची? काय करायचं?
हां खायचं विचारायचं की स्वराजला विचारायचे.
हां, होय, लय भारी सांग ते तेव महितेय काय? अं, लस्सा तिकत लागतोय. लस्सा सपक कलायचा. असं सांगतोय त्यो. तिकट रसा करायचा नाही सपक करायचा.
तू कल की.
तरी झणझणीत खात नाही तो. कोल्हापुर असून झणझणीत खात नाही सपक लाग
नाही ग हां तेच की, अजून मोठा व्हायचाय म्हणून.
खरं पाहिजे, आठवड्याला पाहिजे. मग आता रात्रपाळी हाय.
झोपल्यात आता उठतील म्हणुनच म्हटलं पाणी ताप
हं हं हं, हम्म आज आमच्या इकडं पाऊस असाच चालू आहे ना आ आणि चालू झाला बघा दोन मिनटच थांबला असेल.
होय इकडं नाही आज सकाळपासून कमी म्हणजे पाऊसच नाही आहे सकाळपासनं. सकाळी एकदा येऊन गेला.
झालाय.
तच्या दरम्यान म्हणजे साडे नऊच्या दरम्यान कनी येऊन गेला कनी त्याच्यावर परत नाही पाऊस इकडं आलेला जरासं बारीक झिरमट
आज इकडं थांबला नाही, आम्हाच्या शाळेस सुट्टी दिली म्हणजे आम्हाला पहिला बोलून घेत मॅडम नी, गेलो आम्ही स्कूल मध्ये आणि परत मॅडम नी मेसेज केला की पाऊस खूपच आहे सगळ्या टीचर घरी जा, मॅडमच आल्या शेवटी सोडवायला सगळ्यांना.
चांगली गोष्ट आहे.
काय पण घरात बसून काय झोपूनच काढल्या गत.
हं, मग आता काय करणार तर मग आता पाऊसच एवढा पडालाय तर. आमच्या इकडे कमी हाय सोडा.
म्हणजे समोरच रस्त्याला काही दिसत नव्हतं एवढा मोठा पाऊस होता आणि आता आ आळंदीची नदी भरलीय अस तस चाललंय बघू आता व्हिडओला जायचं. तहे महापूर आलाय, नदीला पाणी आलंय आळंदी च्या इंद्रायणीला, होय पुलाच्या वर्णन पाणी चाललंय काही नाही आता हे नाही त्यांची सेकंड आहे घरातच कोण नाही मग कुठलं जात ते असते की घेऊन गेले अस
हिथ आपलं पण इचलकरंजी पण, पुल खालचं फुल गणपती मंदिर तसल आपलं बुडलंय की.
होय.
खालचं फुल बुडलंय होय, होय इथलं आपल्या इथलं इचलकरंजीतलं. आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं जवळ जवळ चववे चाळीस पंचेचाळीस बंधार पाण्याखाली गेल्यात, एवढा पाऊस झाला इकडे पण भरपूर पाऊस चार दिवसच, वय.
काल त रा भरपूर पाऊसचा रात्रभर पर
आप ही,
आमच्या इथं समोर कन्स्ट्रक्शन चालू आहे ते खोद आहे ना आत पाणी भरलंय क्स्ट्रक्शन, ना हम् हम आमच्या चाललं दोन दिवस. काल आणि आज घरातून बाहेर नाही आम्
आहो हे चार पाच दिवसात पाऊस पडला, खर क लईच पाऊस आणि माग कोकणात पाऊस लई असल्यामुळे ते, हे झालंय, आता धरणं विरणं खरं आलमटी धरण भरलेली नाही म्हणा अजून एवढं.
नाही एकका धरणात अजून पण कुठलं म्हणले बरंमच्या पण माझी मैत्रीण पाणीच नाही आहे त्याल अजून पण. त्या धरणाला पण इकड चे एक एक धरण पा
भर फुल भरले आता कोयन्याच तेन पूर्ण भरलय. आलमटीच नाही भरलेलं अजून.
ह ते भरलं कि मग काय सगळीकडे सोडतात पाणी.
खरं पाऊस म्हणजे आपल्या भागाला पाहिजे तेवढा ह्या भागाला नाही आहे मागं कोकणात आहे. इकडाजून लोक
आहो आमच्या इकडे चाललाय दोन दिवस झाले ना म्हणते ना कीइ. थांबायचं नावच घेत नसल्यासारखं झालंय पावसाचं कंटिन्यू चालूय कण टिन्यू पाच मिंटच काय ते थांबत असेल परत आणि येतो मोठाच,
इकडं पण कसं आहे अजून लोकांच्या पेरण्या नाही आहेत त्यामुळे एवढा.
म काल रात्र रात्रभर एवढा मोठा पाऊस झालाय ना. कि सगळे म्हणत होते रात्री खूप मोठा पाऊस झाला खूप मो
आहो मग दुपारी मी मोबाईलला व्हिडिओ बघत बसलेलो कुठे कु ट म्हणजे ह्याला ते कुठली कुठली गावं सांगितली बघा तिकडं, असं रा म्हणजे दोन दोन तासात म्हणलं तर घरात असं गळ्याबरोबर पाणी घरातन शी शिरलेत लोकांच धान्य, बिन्य पाक पैसे असं कोणा, तर द्यायला करायला आणून ठेवलेलं पैसे बसे सगळं पाक पाक भिजले.
अ आमच्या इथं सांगाल ना रस्ते बंद केल्यात.
पाणी साठलेलं असतेव रस्त्यावर सकल भागात नी. त गोव्या तिक म्हणजे गोव्याला, जाणाऱ्या हायवेला कुठल्या तरी हाय बघा हायवेचं दाखवलं गोव्याच्या हायवेचं त्या हायवेला लोकांनी गाड्यांचं नुकसान होतय म्हणून टू व्हीलर, फोर व्हीलर, रिक्षा, म्हणजे काय स्वतःची जी वाहनं आहेत ती रस्त्याच्या दोन्ही बाजूनं आणून लावल्यात. एका गावानं म्हणजे तिथल्या जवळपासच्या गावांन असं दाखवले बघा व्हिडिओमध्ये सगळ ते एवढं वाहनांचं की नुकसान हो झाल्यावर हे हुंतय, घरं पाण्याखाली गेल्यात, पत्र उडवून गेल्यात, घराची छत. कस हे करायचं म्हणून गोवा महामार्ग बंदच केलाय की दोन्ही ते रस्ते बंदच आहेत पण त्या जाणाऱ्या रूटला पण गाड्या लावल्यात. मग सांगा? म्हणजे किती लोकांचं होय म्हणजे पडला तर पाऊस असा पडतोय कुठ-कुठे तर ढगफु टी झाल्यागत पाऊस पडलाय त्यामुळ, लोकांच लय नुक सान सगळीकडे थोडा थोडा पाडायला पाहिजे. म्हणावं देवाला आआ
मला वाटत होत इकडं पण झाला असल इचलकरंजीला रात्रीपासून पाऊस.
नाही बाई इकड झालेला, सकाळपासन नव्हता. म्हणजे मोठा जे साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान येऊन गेला क नाही एवढा नाहीे हाय, म्हणजे वारं तेन सुट लंय खर पाऊस अ, खरं पाण्याच्या नदी बाहेर, नदीपात्राबाहेर पाणी आहे, सगळ्या नद्यांच कोल्हापूर, सांगली, सातारा आहे पात्राबाहेर पाणी गेलेय म्हणून सांगितलंय नदीच मघा दुपारी तर बघा चाळीस. तीस त्रेचाळीस फूट काहीतरी पातळी होती म्हणजे धोक्या धोक का इशारा आता काय माहीत नाही मग. आता तरी सांगालेत नव्ह जवळ जवळ पंचेचाळीस दुपारी सांगितलेलं पंचेचाळीस बंधार पाण्या खाली गेल्यात आता किती गेलयात काय माहिती?
हम, हाहा हम्म तेच मी म्हणलं